हॅलो हां नमस्ते ताई.
हां नमस्कांर.
आवरलं कां सकाळंची कामं वगैरें.
अंप
हां म्हंटलं आवरलं कां कामं घरांतील कामं आवरलं कां?
हो हो सगळें आवर.
पाऊसचं चालूं आहे कां तिकडे हॅलो. ओम करेल दिसतंय हॅलो हो हो हो हो आवरलं.
ते कां नाही.
हॅलो. हां पाऊस चालूं आहे कां बाहेर. चां आवांज येतं बाहेरचां आवांज जास्तं येते पाऊस चालूं आहे कां.
नाहीं.
कांहीं तरी आवांज.
पाऊस आहे नाहीं नाहीं.
ठीक आहे ठीक आहे कायं बनवलं मंग आंज हो हो. कायं बनवलं आंज.
आज बटाट्याची आज बटाट्याची भाजी बनवली आहे भाजी.
च्छा पात्तर की सुकी. अच्छा कशी बनवता तुम्ही?
मी कांदादा तमाडा वगैरे कापून वगैरे करते. अगोदर तेल घ्यायचं. थोडस मौरी, जिरा मौरी थोडस टाकायचं. कडीपत्ता लसूण कांदा लांब चिरायचा. आणि टमॅटो एक टाकायचा. पूर्ण परतून घ्यायचं लाल होल आणि नंतर बटाटे उ. उकडून घ्यायचे आणि बारीक करायचं आणि कांदा लाल वगैरे झाला. कि मग त्यात बटाटे सोडायचे आणि चांगलं परतून घ्यायचं हळद वगैरे.
हो हो बरं मुलं गेले शाळेतआहेत.
मुलगी मला एकच आहे आता दोनच वर्षाची आहे. हमम. दोन वर्षाची आहे मुलगी आणि आता सध्या आहे. हम्म. हॅलो.
हॅलो.
तुमची लेखरां गेली का?
माझा आवाज यतो आहे का?
तुमचा आवाज येतय मला तुमची लेखरी गेली का शाळेतआहेत.
हा गेली गेली ती गेली शाळेमध्ये.
अच्छा अच्छा दुपारची शाळा आहे.
अ नाही सगळीच असते दहा ते एक असतय. स्ट स्टडी वगैरे सगळ करून गेली ती!
हा हा! !.. छोटी आहे का खूप?
हायाआ!.. पाहणे चार वर्षाची आहे.
अच्छा! अच्छा! !..
हो!
तुम्ही काय केलात?
आज आम्ही, सिमला शिमला, आणि पोटाटोची भाजी.
अच्छा! अच्छा! !. जेवलात का नाय म
नाही अजून? आता एक नंतर
अच्छा! एक नंतर लऊ शिरा!.
हा आपलं नेहमीचच टायमिंग आहे ना?
अच्छा अच्छा! ! बर!.. झालय आमच आमची स्मदी काम झाली का?
हो सगळे आवरले पाऊस पण चालू होता सकाळी?
हा हा!. आमच्या इथे पाऊस नाही काल तेवढा रात्री पडला. लाईट वगैरे गेले होते आता नाही जरा उघडलाय पाऊस. पवारण्या वगैरे झालेला का? तुमच्या इथ!..
हो चालू आहेत नगरपालिकेच्या येतात गाड्या फवरनि तर तर दर आठवड्यातून दोनदा तीनदा असते. प्रत्येक एरियामध्ये.
हम्म मच्छर वगैरे येत भरपूरच की?
अ हो ना हो तर ते कसं आहे मच्छर आपण तस!.. ते पाऊस पण चालू आहे ना त्यामुळे मग? मग काय करतो घराबाहेर टायर्स वगैरे असतात कुंड्यांमध्ये पाणी साठलेलं. ते आपण रिकाम कधी कधी करतच नाही किंवा मग आपल्या फ्रीजच्या मागे जे पाणी साठत ते असेल. हो मग आप कुलर!.. उन्हाळ्यात जास्त कुलर वापरतो आणि एकदम उन्हाळा संपला के पाणी आपण काढत नाही ना?
हम.. ! काढत नाही?
हा!. म ते त्यातच तर डास तयार होतात. म ने कु आपण काढलं पाहिजे? काही कळलंच नाही? सकाळी काही विचारलंच नाही पुन्हा! !..
हम हम हम हम!..
गेलेले ग गावातले लोक गेलेले. गेलेले काठी बॅटऱ्या वगैरे घेऊन मी संगमनेर.
हे कुठं आलं?
नगर जिल्हा.
काय माहीत आपल्याला म्हणजे गाव कोणतं नक्की?
मालदाड गाव.
हॅलो! !.
मालदाड मालदाड.
मालदड हे कुठं पूणे साईड ला आलं?
हो हो इकडे नगर हो!
अच्छा अच्छा! !.. बरं य जवळ तर हाय.
हो! !..
मग काय?
काय अं झाडं नाही वगैरे लावायला. झाडाला जागा नाही लावायला काय असेल ते शेतात वगैरे.
हम् हो हो स्कूल मधल्या काय आठवणी स्कूलमध्ये करायच्या तुम्ही.
हम्म स्कूल मध्ये मी तर शांतच होती. कॉलेज फ्रेंड नाही हो! मी जास्त शिकलेल नाही नववी शिक्षण वगैरे.
अच्छा! ! हा हा हा.
जास्त नाही शिक्षण वगैरे, कमी शिक्षण परिस्थितीमुळे जरा.
हम् हम् हम् पण नववी पर्यंत असतील ना फ्रेंड्स किंवा कधी कुठल्या शिक्षकांचा मार खाल्ला असेल, काही मस्ती केली असल स्कूलमध्ये.
हा हा हा! ! मस्ती नाही मी शांत तसं ते मस्ती करणारी पोरगी नव्हते शांत होते.
जास्त कुणात हे नाही पहिल्यापासून जास्त त कोणाशी बोलणं नाही हे नाही तेवढंच मग. स्कूल फ्रेंड्स वगैरे बोलतात तसे फोन वर हे ते असतय.
ओके.
बाकी कस काय
बाकी बाकी काय नाही चालय पाऊस येतोय मग काय घालायचं सध्या
म्हणजे म्हणजे केस गळत भरपूर त्याच्यासाठी काय पर्याय आहे का
आता त्यासाठी तर मी सांगेल कडीपत्ता असतो ना कडीपत्ता अ लिंब लिंबाचे पानं गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या कोरफड अं त्यानंतर मला मला वाटतं मेथी दाणे
हम हम
आणि जे कांद्याचं बी असत ना ते आपलं खोबरे तेल जास वंदी चे फुल त्याची पानं असं सगळं बॉईल करून करून घ्यायच चांगलं ते तेल लावयच केसाला हॅलो आम्ही तर तेच बनवतो पुन्हा ते अ हे वडाच्या जे परंभ्या आहेत ना वडाच्या पारंभ्या असतात ना त्याला बघ ते कवळे पुढ कवळेव हे येतात त्याच ते पण टाकलं जातं त्याच्यामध्ये आम्ही ग आणि थोडास कापूर भीमसन कापूर पण टाकायच त्यामध्ये थोडासा गारवा राहतो केसांना
हा हा हा कारण खूप हल्ली कस ना भरपूर भरपूर गळालते मग लहान केस आहेत पण भरपूर गळालते ओ ने ग जीव नुसत तुडतुड करतोय केस गळायला लागली की
तेच होतय करून बघा ना एकदा
हम हम हम चालतंय बाकी आजुन काय
थोडसा कांदा पण टाकायचा त्याच्यामध्ये बॉईल करताना
पण कांदा कांदा गरम आहे ना पण
नाही त्यानी काय होत नाही त्यात टाकतात पण थोडस टाकायचं जास्त नाही
अच्छा अच्छा
हम. हम हम
घरात आहात
बाकी हो चालू आहे ना
हो हो
मंग तुम्ही आता ह शिक्षण का बरं क्लोज केलं मध्येच नव्वी पर्यंतच का बरं शिकलात
शिक्षण परस्थिती ती हो जरा हो परिस्थिती जरा डाऊन होती ना त्याच्यामुळे नाही शिकता आलं परिस्थिती असल्यामुळे बहिणी वगैरे हा नाही शिकता आला सगळ्या ब बहिणी पण भरपूर आहेत ना
हम हम हम मग कोण तुमच्यात कोणच शिक्षण घेतलं नाही परिस्थितीमुळ कोणी जास्त
नाही कोणीच नाही सगळी दहावी. दहावी पर्यंतरच हायत बाकी कोण नाही
हा आता काय परिस्थिती पुढे काय नसत ना
हा काय नाही
हम्म, पण तुम्हाला शिक कायची इच्छा होती ना.
शीकायची इच्छा होती पण नाही ना आलं. आणि आता करावं तर आता,, आता तसं काय नाही
म्हणे काय स्वप्नव्हतं तुमचं असं म्हणजे काहीतरी असेल ना, काहीतरी हा मला असं काहीतरी व्हायचंय शिकून किंवा काय
शीकून चांगला जॉब वगैरे करायचं होता एवढंच,, चांगला जॉब बैटावा, असं सरकार या काहीतरी क हा हॅलो, अरे एक माझी बहीण देते त्या ती दहावी हा, माझी बहीण आता कम्प्युटरचा कोर्स करते दहावीला.
हो हो हो चांगली आहे की, केलं पाहिजे काहीतरी, जमलं तर काहीतरी करायचं काहीतरी एक्स्टर्नल कोर्स वगैरे करून घ्यायचा.
तर गाव साईडला आहे मला नाही जमत हे,, घरात परमिशन वगैरे देत नाहीतं.
अच्छा, ते तर आहे.
मला बाहेर पण अलाव नाही जास्त कुठं हम्म,, इथं खेडे साईड ला असं काय नाही कि
हम्म हम्म. म ते तर
त्याच्यानं,, म्हणून घरीच असावते, बसावते लेकरं घेऊन.
हो ना पण घरातलं पण असतंच की ओ.
घरातले पण हा काम काही कमी नाही हम्म, काय ना काय असतेच.
हा हा हा हम्म बाळ काय म्हणतय आज,, काय केलं बाळानी मस्ती?
ह
हा आज म्हंटलं बाळ, बाळ काय करतय आज तुमचं?
बाळ हे बघा मांडीवर हाय मस्ती करायले पप्पी घ्यायले ह ह हम्म,, गालाची पप्पी घेते
अच्छा हा हां
कधी कधी केस विचरती मगापासून त्रास त, र एकच आहे पण लय त्रास देतेय. हम्म.